काय चाललंय जेवला का?
हो आग आत्ताच आली वरती, जेवण आज नाही आज मला उऽ उपवास असतय आज शुक्रवारे मला, तुझं झालं का जेवण?
हो झालं, जेवण माझं, कसला उपवास करताय?
अगं त्या आत वैभलक्ष्मीचं व्रत असतंय, माझं ते शुक्रवार करणं चालूयत माझे,,, पाच झाले शुक्रवार, आता ते व्रतऽ एक, माझं त करते मी, मी वैभव लक्ष्मीच,,
हा,
हम्म, ते काय तू केलेलं स कधी व्रत, ते का? ते संध्याकाळी पूजा वगैरे मांडायची त्याचीऽ संध्याकाळी पूजा मांडते मी त्याची, दिवसभर उपवास करायचा, दिवसभर खिचडी फळं हेच खायचं, संध्याकाळी मग चौरंग मांडायचा त्याच्यावरती कपडा टाकायचा, कलश भरायचा पाण्यानी त्याच्या खाली तांदळाची रास टाकायची, त्याच्यावरती कलश ठेवायचा. कलशामध्ये हळद, कुंकू पुन्हा हे सुपारी, एक रुपयाचं नानं, विड्या त्याची पानं किंवा आंब्याची पानं लावाय ची एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये मग तांदळामध्ये सोन्याचं नाणं नाहीतर चांदीचं नान किंवा एक रुपयाचं नाणं ठेवायचं, त्याची हळद, कुकू वाहून, लाल फुल वाहून पूजा कराय ची आजून पुन्हा गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची, पुन्हा त्याच्या बाजूला शंख, घंटी हे पण मांडायचं. पुन्हा अम आपली कहाणी वाचायची आणि खिरीचा नैवेद्य संध्याकाळी जेवायला बसताना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आणि संध्याकाळी उपवास सोडताना तो प्रसाद म्हणून सगळ्यानी घरात खायच अस पद्धताय आणि कहानी हा आणि आर ती वगैरे म्हणायची, आरती वगैरे म्हणली की मग कथा वाचाय, क कहाणी वाचायची त्याच्यातली, पुन्हा अकराव्या दिवशी उद्या पण राहतय त्याच ते अकराव्या दिवशी उद्यापन झाले कि मग आपली शुक्रवार कम्प्लीट होऊन जातात. हम्म.
उपवास काय सोपा असतय वय अवघड असते.
सोपं आय, उद्यापनाच थोड्या दिवशी त्या दिवशी थोडं जास्त करावं लागतंय. खीर वगैरे बनवाव लागती, पाच बाय् कांना किंवा सात बायका बोलवायच्या, त्यांना पुस्तकाची एक एक प्रत द्यायची, हे पुस्तकं द्यायचे त्यांना
ह
पुन्हा त्याच्या सोबत अ नारळ अ गो ओ टी भरायची, पीस, ब्लाऊज पीस, नारळ, हळकुंड सुपारी, तांदूळ हिने ओटी भराय ची पुन्हा अ स्टीलच्या वाटींमध्ये त्यांनला खीर द्यायची, पुस्तकाची एक एक प्रत द्यायची, त्यांना नमस्कार कराचा सवासणी म्हणून, हे उद्यापनाचेय त्यांचं
हा.
असं उद्यापन करायचं, हे झाले आता पा पाच शुक्रवार झाले, अजून माझे आता सहा शुक्रवार राहिले. सव्वा अजून अकराव्या शुक्रवारी मग उद्यापन झाले की हे उपास संपून जातात माझे तू केलेलं आहेस का कधी हे व्रत?
नाही नाही के मी ऐकलय फक्त करायचं केल नईये, त्या व्रतचा उपयोग काय होतो आपल्याला
आमच्याकड कधी कोणा कोणाकडं गवाच खिरीचा जास्त मान राहतो, आमच्याकड जास्त करून ह्याचा मान ये अ तांदळाच्या खिरी चा मान ये, तुम्ही कोणती खीर दाखवतात? गवाची का आमच्याकड तांदळाची वगैरे करतो, हम्म
पण त्या उपवासाचा आपल्याला फायदा काय?
त्याच काय नई मला अनुभव खूप आलाय बरं कशाला मला खूप छान अनुभव आलेलाय त्याचा माझी इच्छा वगैरे खूप पूर्ण झाल्या, आपल्या मनातून श्रद्धा पाहिजे ही च व्रत पूर्ण करण्याची आणि पुन्हा कस, हा उस इच्छा पूर्ण होतात, आपल्या ह्याच्यानुसार राहत आता कोणाची इ च्छा लवकर पूर्ण होती, कोणाची उशीरा होती, कोणी अकरा शुक्रवार करत, कोणी एकवीस शुक्र कवार करत, कोणी ऐकावन्न शुक्रवार करत, आपल्या करण्यावर आता ते, कोणाला उपवास झेपतात म्हणून अ ते करतात जास्त, एकावन्न म्हणा एकवीस म्हणा शुक्रवार, कोणाला नाहीच उपास झाला, काही झालं त मग ते करतात अकरा करतात माझे कसे अकरा अकराच करते मी अकरा झाले की मग मी एक शुक्र वार तसंच जाऊ देते नंतर न मग त्या पुढे मग नंतर न पुन्हा कंटिन्यू करते
जे लागोपाट करते अकरा केले एक गॅप घेऊन पुडचे परत
पु पुढचे करते कारण माझं ते पहिल्यापासून चालूच मला अनुभव आहे म्हणून मी ते चालूच ठेवले व्रत मला तरी खुप श्रद्धा आहे त्या देवावर मी करते बाई मला आहे आवडते हेची
आमच्यातले पण इथे बऱ्यापैकी करत्यात ते पण मी कधी केलं नाही मला माहित बी नाही ना म्हणलं एकला काय असतंय नेमकं त्याच म्हनूण विचारलं
माझी मावशी होती ना ती सतत करायची मग तिला मी कधी विचारलं ना काय करतेस काय नाही शुक्रवारच्या दिवशीची म्हणजे उपवास आहे पूजा मांडायची पूजा मांडायची मग मी असं सहज विचारलं एक दिवशी की कशी पूजा मांडती काय मांडवी काय या व्रताच उद्यापन कसं असतं कसं नाही ति मला सगळी माहिती दिली तिन पण अस सांगित मला आमच्याकडे फक्त गावा खीरीचा मान आहे म्हट ति म्ह ठीक आहे म्ह म मला सांग म्हट कस करतात व्रत वगैरे तर ती म्ह कि काही नाही असं चौरंग वगैरे मांडायचा कपडा टाकायचा त्याच्यावर लाल कलरचा कलश भरायचा हळद कुंकाने त्याच्यावरती अष्टगंधा वढायची म्हणजे हळद कुंकाचे पट्टे वढायचे आठ आठ पुन्हा अजून काय नाही हळद कुंकू ते पान विड्याची पाने लावून त्याच्यावरती तांदळाने भरलेली वाटी वगैरे ठेवायची त्याच्यामध्ये शिक्का ठेवायचा ती लक्ष्मी म्हणून पूजा करायची त्याला लाल फुल व्हायचं अशी पूजा आहे ती हम्म पुस्तकामध्ये विशेष करून सगळी माहिती लिहिलेली आहे आपण वाचन पण करू शकतो कोणा नवीन करणाऱ्याला सुद्धा ते पुस्तक पुस्तक वाचून ना तूजा मांडायला सोपं होऊन जातं
असं वैभव लक्ष्मी नावान पुस्तक मिळतं का? आपलं ते महालक्ष्मीच पुस्तक असत त्याच्यामध्ये असत?
ते वैभलक्ष्मी माता व्रत म्हणून पुस्तक आहे
हा
हम् ते वैभलक्ष्मी माता म्हण पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती वगैरे प्राचीन व्रत आहे सगळ्यात जुन आणि प्राचीन व्रते हे आपले सुख शांती वैभव आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हे आपल्यासाठी खूप प्राचीन व्रत मानलं जातं बरेच बायका हे करतात तुरत अ बरच बायकाना याचा खूप अनुभव आलेला आहे माझी मावशी तर सतत करती हे व्रत कारण तिला खूप अनुभव आला तिन मला माहिती सांगितल्यापासून मला पण एकदा आणि दोनदा खूप छान अनुभव आला तेव्हापासून मी व्रत चालू ठेवलेल कंटिन्यू कारण कस अकरा शुक्रवार झाले की एक शुक्रवार मी गॅप घेते पुढच्या शक्रवारपासून मी कंटिन्यू चालूच ठेवते ती कारण मला त्या अखंडच पडत येते म्हणजे असं त्याच खंड पडू देते म्हणजे जसं तू पण करून बघ आता हा पुन्हा मला नाही मला म्हणजे सवय झालीली आता
हा
हम्म झालं का जेवण तुझ?
जेवण खान झालं चाललय बघा माझ पण आवराय लागल्या
हो काय केलता स्वयंपाक आज?
आवरायचं आता कसं म्हण आज आम्ही केलत या आखा मसूर वांगयाची आमटी चपाती भात हो आज शुक्रवार असल्यामूळ माळव आणाय जाय लागत
हम्म मी काही नाही माझ्या पोराला आज सुट्टीच मोहरमची सुट्टी असते ना आज घरी होते
आज शाहू जयंती पण आहे ना?
हो आज शाहू जयंती, पुन्हा मोहरम म्हणून त्याच्यामुळे आज सुट्टी होती. मला माहितच नाही अस त्याला सुट्टी म्हणून सकाळी सगळं, सगळं, टिफिन, वगैरे तयार केला. हा तू शाळेमध्ये जायची तयारी, तर मला नंतर सांगितलं की सुट्टी आज म्हणून. मेसेज आला मोबाईलवरती
मी काल बघितलं नव्हतं का कॅलेंडरला कॅलेंडरला सुट्टी आहे की सरकार सुट्टी आहे
पाहिलंच नाही, माझं लक्षच नाही काल आज सकाळी एकदम लक्षात आलं.
कामामुळे लक्षात राहत नाही ना.
नाही ना, गडबड होऊन जाते सगळी हीच काय प्रॉब्लेम होते सगळा हम् जाऊद्या त्यानमित्तान माझा स्वयंपाक लवकर झालं.
हो.
ते पण आहे आणि कसं सुट्टी त्या दिवशी आपण थोडं अरे हळूहळूच काम करतो ना, मग त्या हळू काम करायं म्हणज पुन्हा कंटाळा येऊन जातो काम करायचा. हम्म काय म्हणतो, तिकडं आहे का आज पाऊस वगैरे काही?
सकाळी तर वातावरण झालत, न सगळं गेल तर पूर्ण आभाळ गच्च भरलेलं थोड्या वेळन परत तासाभरान सगळं आभाळ गेल. आणि ऊन कडक पडलं. आज शुक्रवार असल्यामुळे आमच्या इथ माळव बाजार भरलेला असतोय. माळवा आणायला गेलतो. हो म्हणून गर्दी
हम आमच्या इकड कसं, प्रॉब्लेम आता आज ऊन पडलय काल होता पाऊस. आज थोडं ऊन पडलाय, आज काय आभाळ नाहीये, संध्याकाळी आला तर येईल पाऊस काय सांगता येत नाही. तू पण वैभवलक्ष्मीच कर, तू पण वैभवलक्ष्मीच कर, तुझी इच्छा मांड बघ तुला एक गून येईल त्याचा.
होय बघते की तर काय बघा कस आपल्या हात त आपण करू शकतोय तेवढं करायचं, माझं कसं असत माझा शनिवारचा उपवास असतो. तोय आधीच, त्यामुळे मला शुक्रवार करून शनिवार त्यामूळे मला लय लोड होणार, म्हणताना मी करत नाही.
हो बरोबर अय
आणि शनिवारच्या उपसाला कसं, मी काय नाय खात जास्त. खात नाय म्हणजे, एवढच असतय शाबू खाल्ल खाल् नाय तर नुसत चहावरच असते दिवसभर, मग त्यामुळे कस त्यान त्रास हो. होतो ना, त्यामुळे मग मी जास्त करून कुठल दुसर उपवास कराय बघत नाही. एकादशा वगैर ते एवढ्याच करते. शनिवारचा आधीच हाय म्हणलं, कशाला एवढा उपवास कारण शुक्रवार करा, मग शनिवार करा, डा लागोपाटचे दोन उपावस म्हणल्यावर आठवड्याचे पाच वज सात वारातले दोन वार गेलेच, पाच वारच खा दोन वाराच त्रास होत नाही मेन, लागोपाटचे उपवास नाहीत. एक आज दोन मध्ये एक दिवसाचा किंवा दोन दिवसाचा तरी गॅप पाहिजे ना?
नाही बरोबर, आणि कसं ते पुन्हा उपवास पुन्हा कॉलेज वगैरे करायचं, हे करायचं म्हणाल्यावर सगळ सोडून दोन दोन उपास एकदम नको वाटतात, लागोपाट आले की.
हा म्हणूनच.
हम्म..
त्यामुळच मी त्यामुळेच मी नाही केलं, कुठला तर क शनिवार जर बंद करायचं म्हटलं तर, मग त्याच पण पूजा वगैरे घालून बन करावे लागत ना, एक कुठला तर उपवास बंद केला पाहिजे.
न्हय आणि कोणा कोणाला कस श्रद्धा असते ना, ज्याची त्याची देवांचा विचार हे राहतं ते पण आहे त्याच्यानुसार न्हय मी लग्नाच्या, लग्नाच्या, आधीपासून करते हे.
आ.
त्यामुळे मला आवडती पूजा मांडायला पण आवडती. मार्गशीर्ष महिन्यातली पण मी पूजा मांडते ना. सेम अशीच आहे ती पण पूजा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार राहतात पण ते मार्गशीर्ष महिन्यातले त्याची सेम अशीच पूजा असते त्याला पण कलश वगैरे मांडायचा, विड्याचे पानं, आंब्याची पानं त्याच्य हाळ द कुंकू म सुपारीचे नानं वगैरे टाकायचं त्याच्या नारळ ठेवायचं नाकडोळे मिळालेत बघा त्याचे मुखटे पण भेटालेत बघा आता रेडीमेड महालक्ष्मीच्या ह्याचा पुन्हा आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन मधले साध्या हे मिळतात मुकुट ते महालक्ष्मीचे ह्याचे त्याचे ते मग मुखुटा लावून मी मस्त गुरुवारची सुद्धा पूजा करते त्याची पण कहाणी असते त्याची पण आरती असते त्याला तर मी पूर्ण नैवेदय दाखवते वरण भात भाजी पोळी भ ते असं सगळा नैवेद्य लागतो त्याला
बर मी ट्राय करून बघेन पण आता सध्याच्याला तर
हम्म नाही नाही बरोबर ये ना
लागोपाटचे दोन नको म्हणतानाच मी ग बसलेय एकदा हे बंद हे बंद केला बंद. केल्यानंतर न मग तो चालू करीन.
असं काय नय तुला झालं तर करायचं नाहीतर न्हय असं काय नय हम्म
काय मग आणि काय चाललंय
काय नाही विशेष बसले होते आता वरती ते जाद उपवास आहे दिवसभर आत्ताच उसळते खाल्ली आता संध्याकाळी आता पूजेची मांडणी कची केळी वगैरे आणून घेतली आता मार्केटला गेलेले केळी लागतात ना त्याला मान असतोच केळाचा पण केळी वगैरे मांडायच समोर नैवेद. म्हणून मग केळी वगैरे ठेवते समोर.
तला खेळालय
नाही आहे ना खाली खेळतोय. आता टी व्ही बघत बसला सुट्टी ना त आज दिवसभर कार्टून चालू राहतय आता.
हा एक दिवस सुट्ट्या म्हणलं तसच असते
हो मग कारण तो दिवसभर घरी असलो की, टी व्ही वगैरे बघण्याचाच वेळ घालतो सगळा.
हो
बघू मला आज संध्याकाळी आता काहीतरी बाहेर वगैरे जाऊयात म्हटलं गार्डनला वगैरे पाहूयात म्हटल.
तेवढंच जाऊन आलं तर त्यांना पण बरं वाटतं ना.
संध्या आता चार पाच शिवाय मुलं कोणी खेळायला येत नाही बाहेर मग दुपारी बाहेर पाठवत नाही त्याला जास्त कार पळतो तर रोड ला अजून लहान आहे ना गाड्या वगैरे येण्याची भीती वाटते रस्त्याला
हा
मग आजून
मग संध्याकाळच्या उपवासाला सोडाय काय खाताय
संध्याकाळी आता तांदळाची खीर वगैरे बनवून मग आता नंतर नैवेद्य वगैरे दाखवायचा. पुन्हा नंतर न रात्री मग संध्याकाळी वरण भात भाजी पोळी.